गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. काय करते?
काय चाललंय? काय नाही. आत्ता चाललंय आवरायचं, भाजी वगैरे बनवायची तयारी स्कूलची मुलांची. तुझं काय चाललंय?
हा माझा पण स्वयंपाकच चाललाय.
ह्
भाकरी झाले बनवून अ त्याचा टिफिन तो गेला. नाश्त्याला डोसा बनवला. आणि आता, भाजीच बनवत होते.
हा हा हा.
हम्म.
माझं पण आवरलं. भाजी बनवली. पराठा बनवायचाय ना? आज आमच्याकडे पराठा पाहिजे त्याला.
ह
खायला हम्म.
हम् हम्.
त्याच्यामुळे मग ते तयारी करून ठेवली. आता थोड्या वेळाने बनवायचा गरम, गरमच चांगला लागतो ना तो.
हो. हम् ह. आमच्याकडे आज डोसा पाहिजे होता.
हम हम हम्म.
डोसा बनवला. गेला तो. माझा पण ब्रेकफास्ट वगैरे झाला. स्कूलला सोडून आली, आमच्याकडे आज आलेलं पाणी लवकर.
हा हा.
मग, कपडे वगैरे सगळं आवरलंय?
हम्म.
हो का? हे गेलेत गावी काल रात्री.
हा. हा. हा.
हम्म.
का सहजच का?
नाही. त्यांचा एक मित्र आहे. त्यांचा सातारमध्ये तर त्यांच्या वडिलांचं- पहिलं वर्ष श्राद्ध ए.
हम. हम.
हां. म ते काल रात्री गेलेत. आज वर्ष श्राद्ध ए. येतील संध्याकाळपर्यंत लगेच निघणारएत. ते मित्र आणि ते दोघं गाडी घेऊन गेलेत.
हां. हां. हां.
हम्म. मला बोलत होते कि अ- तुला सोडू का तिकडे म्हणून तुझ्याकडे.
हा. हा. हा.
हम्म. काल रात्री.
आमच्याकडं काय आत्ता, आज वारकरी बनवायचंय ना?
हं. हं. हं.
त्यामुळं एवढी तयारी आता ती, कपडे इस्त्री करायचीएत. ते टाळ शोधायचा आता. टाळ शोधून ठेवला मग?
हम. हम.
आता कपडे इस्त्री करून ठेवते. आला की मग खायला वगैरे देऊन मग तयारी करायची.
हम्म. हम्. हं. आणि मुलीला मग?
तिला नाही. तिचा यावेळी म्यासेजच नाही आला स्कूलचा. मग नाही केलं. तिला काय नाही. पाऊस तर खूप आहे आज पण. खूप म्हणजे खूप पाऊस आहे इकडे आज. तिकडे आहे? हॅलो ‌. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.